हॅलो! कामावर
बाहेर गावी बाहेर गावी आहे का बाहेर गावी ना काय चालू आहे?
काही नाही. आता जेवण केलं डब्बा खाल्ला ठेवून देत आहे.
हो हम्म.
हम्म तुम्ही काय करत आहे?
काय नाय जेवण बिवण झाला आता. बसून आहेत कामावर जायचा.
हम्म.
हम्म.
देविका कुठे आहे?
देविका तिकडे गेलेली आहे बाहेर वहिणीसोबत.
हम्म बरं.
तू कधी जाणार आहे बाहेर?
मी आता थोड्या वेळने जाईच थोड्या वेळान जाते ना दहा मिनिटानी.
अम्रुताला लावला होता फोन. दोन वेळा बोलो होतो.
ह बरं.
हम्
हो ना
उंडा गावले
तच बल मंडे होती . हम्म. . हो त्या टाइम आहे. पहिलै पार्लर करते मी पार्लर मध्ये जाते. तर मंग ते झाल्यावर रविवारच हो विचारलं
कधी जायचं किती वाजता जायचं म्हणले.
ते म्हणे कॅन्सल करू म्हणे आपण म्हणे कारण कि ते पैसे मागून राहिली म्हणे हो ना म्हणून तर वर आली.
तरी येवराळ
हम्म आता
आता नाही.
हम् तर ते ति म तिला म्हटलं मँ तर ते म्हणे पैसे मागून राहिली म्हणे ते. हजार हजार हो आठशे आठशे रुपये म ए जणाचे सोबत घ्या असो सोबत
मग मचत म हम्.
तर आता आपल्याला जायचं म्हटलं तर ते कंपनीकडून गाडी येत असते ना
हा.
हा तर कंपनीकडून गाडी येऊन नाही राहिली म्हणे आपण गाडी करून जात समने आपल्याली
मंग ते काय पायदा आपलं आपले पैसे दे हम्म.
मग आपला फायदाच नाही ना जाऊन, तर ते ताई ना म्हणे कॅन्सल करू म्हणे आपण मग.
हा स्वतःच्या स्व खर्चानं कसा का जाणार आहे. कम कंपनीचा फायदा आहे ना त्याच्यात, आमचा काय फायदा आहे.
हो ना, मग कंपनीकडूनच गाडी पाहिजे ना असेल बी गाडी समजा कंपनीकडून, पण हे आपल्याकडून पैसे काढून राहिले ना मग.
नान ते होय नांदेडला जावं लागते ना.
हा मंग नांदेड काय जवळ आहे का मग, पैसे बी पुन्हा ते आपल्यालाच मागून राहिले. आणि कंपनीकडून त्यायच्या जा.
हम्म हम्म.
हम्म, मग त्याच्याकडे जाणं म्हटलं
आपल्याले अरे तर मग जेवण खावन आपलं आपल्यालाच पहाय लागणार आहे. लेलेच कराव लागणार आहे.
नाही जेवण वगैरे सगळं आहे म्हणे तिथं. आपल्याला जायचे पैसे म्हणे नाही आणि तिथे एंट्री फी आपण हे करतो ना एंट्री मार तो ना आता तिथं पाचशे रुपयेच जमा कराय लागती म्हणती.
हा बरोबर हाय.
हम्म.
पुरत नाही ते, त्यांना जर पैसे दिलेस ते तर मंग ठीक आहे. ते कंपनी आले नाही म्हणून राहिले, जायले येते कुठंतरी.
हम्म.
मला वाटलंच ते, तेच तर म्हटलं फ्रीमध्ये कसं काय नेणार आहे. इथं आपण एवढं काही इन्वॉल्व नाही झालो त्याच्यात मी एकदम जॉईंट काही पैसे नाही भरले काही नाही भरले कसं काय.
हम्म. नाही आहेत हे फ्रीच, पण हे इकडले बाजूचे पैसे खाऊन राहिलेत ना हे.
कोण?
जे आता आपल्याला इन हे ग्रुपमध्ये ऍड केलं आहे ना त्या
त्या बाईनां
हा तर ते पैसे खाऊन राहिले ना, कारण की कंपनीकडून गाड्या फ्रीच असतात. त्याले त्याचे फायदे आहे ना आपले थोडी फायदे आहेत त्याच्यात. उलट ते तरी याचे पैसे पण देतात. देतात.
हा केस का म्हटलं तेथे ते देतात.
हा मंग त्यादिवशी
हे इकडल्या इकडे ये करायले पाऊ राहिली बाई मग.
हा हे बाई मंद पैसे खाऊ राहिली हम्म. तिनं पहिले नाही म्हंट मंग तिले वाटलं की बुवा हे यायले काही समजत नाही एवढं. म्हणून मग पैसे काढायले पाहू राहिली निघते का म्हणून.
बरोबर हाय.
हा.
तर मिनिमम नांदेड म्हंटल्यावर आपले ते ते अकोल्याहून येते. अकोल्याहून करंजाली यीन करंजाहून मग ते तिथून गाडी करांन ना अकोल्याहून.
हो, नाही ते अकोल्याहून कुठ तरी येणार आहे तिथं कोणतं खेडा आहे म्हणे तिथं येतो म्हणे अ कायतरी म्हणली ते मंग मंगरुळ नाही मंगरुळ नाही सॉरी दुसरंच गाव काहीतरी म्हटली ते.
ते कोणताही असो ते जे मंग ते अकोलेहून म्हणजे अकोलेहून किलोमीटर पकडल्या जाते नांदेडचे. तर नांदेड पडते आपलं कारांजा येते सत्तर किलोमीटर. नांदेड यीन इथु हो ना दोन अडीचशे किलोमीटर त्याचे पैसे कमी कमी गाडी भाडं लई होते ना, सहा पाच सहा हजार रुपये गाडी भाडच होते.
हाव.
हा एवढे पैसे दे. ते पैसे पुन्हा खर्च खाण्याचे काही नाही कि आठ दहा हजार रुपये ते खाते असते.
हो पहिले म्हणे पाचशे रुपये पाच पाचशे रुपये ठेवा म्हणे जवळ. मंग म्हणे आठ-आठशे ठेवा म्हणे. एका जणाचे आठशे रुपये ठेवा म्हणे.
म्हणजे ते आपल्यालेलेच भरायला लावते पैसे.
हा हा तर आपल्यालेच पैसे भरायला लावून राहिले ते. म त्याजातने आपला काही फायदाच नाही ना. हा म्हणून मग हे ताई बोलले
की कर्व हम्म.
हम्म ताई बोलल्या ना ते म्हणे असं थोडी असते म्हणे उलट कंपनीकडून असते म्हणे गाडी म्हणे. आता त्या दिवशी त्या ताईले ते मीटिंग होती म्हण ते अमरावतीले तर त्यांची ती दुसरी बाई आहे ना त्याच बँक म्हणजे त्याच्यात मी आहे ऍड झालेली. तर ती म्हणे मास सोबत चाल म्हणे फक्त म्हणे तू म्हणे तुल मी आणून बी सोडतो म्हणे कारंजात वापस. अन तुला घ्यायला भी येतो म्हणे मी चाल म्हणे मा सो सोबत म्हणे आत्ताच तीन-तीन सीटची जागा आहे म्हणे. हे सोनाली ताईले सोनाली ताई तर ते म्हणे माझे हे आहे म्हणे पार्लर म्हणे. कष्टमर चालू आहेत म्हणे माझे. हे आता परवाच्या दिवसची गोष्ट.
म्हटलं का नाही गेलो असता आपण तिघं.
हा पण त्या ताईने आपल्याला थोडी म्हटलं. तर तीन सीट ची जागा आहे म्हणे चाल म्हणे कोणी असाल सोबत तर घे म्हणे पण ते तिचं पार्लरचं सामान तर यांचे मेकअप होते ना हा म्हणून ह्या काही गेल्या नाही ना मंग आपल्याला काही सांगितलं नाही तेनं. नाहीतर गेलो असतो आपण अमरावतीला. हा पुन्हा अमरावतीलाच होतं ना इथं.
अमरावतीत जाणं झालं असतं खरेदी करणं झालीस तिथं डि-मार्ट मध्ये.
हम्म.
जाणार होत्या दिवशी आलता मित्र मा
हम्म.
आता अमरावती स्वस्त पडतीन जरा टी शर्ट आणि मस्त आहे स्पोर्टसच्या.
हम्म.
स्ता जीन्स, पँट, टी-शर्ट चांगल्या क्वालिटीचे हम्म. तीन हजार नेलं असतं त्या दिवशी का मंग. तेन नेलं असतं त्या दिवशी तर जमलं असतं.
हम्म. पण त्या दिवशी आपल्याला सांगि तला नैन ताईनं हे आपलं बोलणं झाल्याच्या नंतर ताईनं सांगितलं मला कालची परवाची गोष्ट सांगितली त्यानं. हं.. आधी म्हटलं असतं त्यांना तर मंग हा.
हम्म ते हम्म. काय ते बाली ताईला लावला होता फोन
हम्म.
फोन वैष्णवीला लावला द्यायच झालेला आहे पूर्ण कार्यक्रम.
हम्म. मला यालता तिचा त्या दिवशी फोन. मला बोलायचं म्हणे मामी.
पाहिलं म्हणे सगळं ते ओके आहे म्हणे.
हम्म.
म्हणून ना बसल्या बसल्या, आज आता म्हटला आज घडी या. हम. लघून ऊद्या घरी या. काय वा डीवीगचाच टेन्शन राहते ना सगळं. शाळेत न्या, शाळेतून आणा ट्युशन. आता ते ट्युशनचे विचारायला लागे किती घेते, तर बा चार हजार घेते का पाच हजार घेते.
हां.
स्कॉलरशिपचे अं... ते मी समजू ट्युशन, ते ट्युशन पण ते विचारा लागन. ते त्याचे फायदे विचारतो बरं ते राजेश्वरीले काय काय नाही नाही त्या, मधुराल विचारतो. स्कॉलरशिपले बसू की नाही म्हणा का खर्चाचच काम आहे पोट्टीने केलं पाहिजे बरोबर. हम्म. आपल कार्यक्रम आहे गरीबी गरीबी. हम्म. एवढे पैसे कैसे हॅंडल. मग शिक्षणाला तिथं कमी पैसे लागते का, एक तर भाड्याचं. घर खाली कर.
हम हम हम
सगळ गं मग सगळ्या गोष्टी पहायला लागते नवं.
हम्म.
याड आपलं स्वतःच असत ना, पण टेन्शन नसतं काही पैसेही लावले असते ती. आपण लावा हेना आता आता करा मग करा म्हणे. म अजूक आपल्याले गेले पैशे आपले फुकट. त्याच्यासाठी म्हण राहले, त्यासाठी ते वैष्णविले एकदा विचा चार जण हेत, तर राजेश्वरी बी आहे. विकलेली आहे ती बी तिले विचार म्हणा ते केलं तर फायदा आहे का?
हम्म हम्. विचारतो न दिले आता जातो. ते मी थोड्या वेळान, तिच्याकडेच हे.
हेच आपलं, स्कॉलरशिपले बसू की नाही म्हणाव विचार तील.
हो ना.
विचारपूस केल्याशिवाय बसवाली पुरत नाही.
हम्म.
हम्म हेज्या फुकट हे तर देही तर मास्टर आणून दे पाच हजार घेते हे घेते, मला नाही वाटत ते पण कोर्स नुसार. तरी असन पण हे, मला नाही वाटत एवढे पैसे घेईन काय?
नाही हो, एवढे कशी घेईल ते. तरी आपण एकदा विचारून घेऊन म्हणून, मी तुला तुम्हाला आधीच म्हटलं होतं.
पाचशे सहाशे रुपये घेईल, पण तिचां चालू थोडी केला आपण स्कॉलरशिप. अं गाईडच त्यांनी दिली. हा सध्या पैसे आहे का पैसे आले कामाचे तर, ते मग आणतो गाईड.
हम्म बर.
हम्म. सध्या मग
ह
हा रुपयाची होते ते ग्रिट पाचशे साठ हो.
हम्म.
दोन गाईडा आहेत. ते मग आता ते काय तो बजट आणि, तिच्याशी बोलतो बोलतो म्हटलं हे नेऊन. घाई घाई मी बाहेर चाललो येतो. आज पाहतो नाही आता, आता चाललो ना मी. आता तिला पायतो कसं काय आहे तिज. ते जर सांगतलं त्यामुळं मॅडम ना तिच्या्याशी बोलून घेतो, मी काय हाय काय नाय. हा तूझ कसं काय फीचं काय राईन, आता तिथ. तीनशे देऊ ना आपण. हम्म बॅग ट्युशनचे आता कि किती घेते काय माहित. बोलणं बरोबर बोलणं तर, तिन शिकवलंही पाहिजे पाहिजे ना.
हो.
ते इंग्रजी हा
हम्म. हम्म.
हे बी, स्कॉलरशिपच बी त्याच्या गाईड. दुसऱ्या, त्याची वही दुसरी.
हम्म.
हॅलो, हे सगळं दुसरं वेगवेगळं आहे ना ते द्याय लागते ना.
हो.
आता आल्यावरतीच काय आहे, काय नाही.
हम्म हो.
काका आहे का ओ घरी?